हॅलो ऐकू यालय काय?
ताल
मैरे गारठा हाय तिकडं?
ह
हं गारठा हाय काय?
थंडी आहे की
आम्ही व्हय
पाऊस पडलाय बग गार झालय थंड वाजालागल्या. मला काय वाजणं झाल्या होय काय मला काय वाजना झाल्या मग काय स्वेटर घालू? हा तर मला मुळग थंड वाजून झालं
अ एकट एकदम असं तू काय आता म्हणतात कि त्याला तुझ्या जवळ सोरी
ते कायम तर आपल्यालाच अस्त हटय होय कायरी आणून ठेऊ काय मगा आणि हम्म अन बाबा अक अन कुठला असला तर दुसरा
त्याचा जाळ माझ्यावर चुकून चुिकून काढली म्हणजेच म्हणजे
त तूऊ तू जऊनत नाही करता निघात आप म्हणजे दाजींच्यावर निघणार तो जाळ ते अस जराठ
जरा मोठ्यान जेवल्यायांस नव्ह
हम् आणि काय अस स्पेशल पाहिज ते सांग आणतो इथने स्पेशल खपय ल रे खरं ळ लाग आ
कोण देणार गेलो कोल्हापुरात येयच्या आधी त सांगो तुझी स्पीड म्ह काय काय काय हम् नव्वद ला काठा ठेकलेला ह अगं थांब देतो दिलो बघ हॅलो
हा
ह् बोला अ हॉटेल जवळ आहेत हम् हम कोल्हापुरातन किती लांब आहे ग? काय माहित? श्रावणे कोल्हापुरातून गाव केवढा आहे का बेलावळ सवीस हम्म ते कस ते म्हापू ह होय ते मत नाही य त्या श्रीमत नाही जात नाही ते कर हम् त्यामुळं म्हणजे ब ह त्यामुळे हम्म
आणिन
हम्
तब्येत बरी आहे का नाही
हाय बरी हाय
गोळ्या खायलाच?
आवाज चिराला का
हा मी सांगितलं रोज व्हय मग
जेवल्या जेवल्या लगेच खाते अरे जेवलीस काय अरे पण जेवायला जेवल्या जेवला गोळी खायची नसते अर्धा तासन खाल्ली तर चालते
ह अर्धा तास झाला निवांत जेऊन बाहेर ये आता दोन कॉल माझ्या बरोबर झाली
ह दोन झाले एकच झालंय दुसरा चालाय
म्हणजे जवळजवळ वीस मिनटाला टेकलिस की
झाले की जेवलोय की आणि म तिथन उठून इकड आलोय म म्हणलाता गप जरा त तर मला बघ्या तर म्हणालं काय काय
कोण नाही आहे तो...
होय काय..
हो का?
एक गारटा सुटलाय मी काल असं मी सहज लवकर आलतो आणि..
आणि... एस. सी काय काय जीर आरक्षणच काम करायचंल मग ते... बंद होते.
आणि सहज चौकात खाली..
हो खाली गेलो..
आणि.. ह... तिकंड असं ग्राउंड वर चाललो चौकात कोण नव्हतो म्हणून ग्राउंड वर चालो आणि पाऊस आला म्हणून एक खाली थांबलो ग सोसायटी जवळ आणि गार वारा असला.. आला की थंडी वाजायला..
थंडी वाजायला लागली..
काय सांगतेस असली थंडी वाजाय लागली रस्त्यावरच अस गारठून बसल्या बसलो.. आता पण जरा गारठा आहे त्यात फॅनशिवाय काही चालत नाही..
फॅनच लागत बाबाला. काय नवंच मला पण लातेय लगेच झोप लागती फॅन असल्याच.. हम्म त्यामुळे झोपा लागत नाहीत...
मम्मी ते येणार असतील कि दिवसाला...
दिवसाला मम्मी तेन येणार असतील की मम्मी हाय की तिथंच.. मम्मी येत नाही मम्मी इथच हाय की मम्मी कुठ गेलीय.. हॅलो... मम्मी ला माहिती आहे की नाही...
मम्मीला माहित आहे तू फोनवर बोलायलास ते..
नाही मम्मीला अरे मी टास्कच मम्मीला सांगितलं की... इथ म्हणजे मम्मी आहे... विच्यात आहे मम्मी वरती मामांच्या घरात आहे मी ते चुलत मामांच्या घरात खाली आलोय रे झोपायला..
इकडून म्हणजे मामाची पोरगी आली ना तिच्या संग म मी अनुष्का दोघी इथच राहतोय जेवायला खायला सगळंच वरतीच जातात.. त्यांचं.. माळाला आहे नाही आता आहे शेतात आहे बाबा गमत नाही म्हण.. शेतात शेतात हाय घर हम आजूबाजूला शेत आहेत.. तरी आता घर झाल्यात.. शेतच आहे तिथे भीती वाटते मला रात्रीची.. हा काय पण का.. मला गमतच नाही वाटते तर आ्री दिवसभर चालतय राहतोय का... रात्रीच त्यांच्या घरात पण तिथं अस गमत नाही... आम्हाला ह्या घरात ना त्या घरात हिंडायची शंभर द सवय.. हल त त खणळा आमच्यातनं त्यांच्यात त्यांच्यातनं आमच्यात एवढेच करत असते. तू जायलाच कुणाच्या सवय होत नाही..
ती वहिणी पण म्हणत असणार तुमची एक चार दिवस जरा शांतता आहे..
हम् चायती आगो म्हणंदलो ना माहेरी आली
होय काय म रोज फोन करते
फोन असतो फोन व बोल वहिनी गेली गावाला ती गावाला गेलती तिला चार दिवस म सुट्टीला पाठवलं दिदीच्या लग्नाच्या त गावाला गेले नाही म्हणून कुठलं काय ते गेले आणि दोनच दिवस राहिली हा आणि आले बाबा त पण असं झालं कळवते आलेच राहीच ना तिथं आधीच ते राहत नाग गावाला तून ती दिवाळीत गावाला गेली म्हणून तिला आत्ता पाठवलेलं जाऊन या जावा आता काही लोकर द आणि चार दिवस जाऊन या जावा पावसाच्या आधी तर कुठल काय झा आले गावाकड ती राहीच ना ती म्हणजे दंगा करायला लागली तुम्ही मला त्या दिवशी खण्याला आणायच इथल्या इथ यड्राव मध्ये होतं ना त्या
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो अपल अगे तू मला आ माझं ऐकू नाही झालाय का
मार खाशील बघ मला आवाजे ना मस् का कॉल पण कॉल हा जा चालू म जाग मी ब मी बोलत नव्हो का मा दिस ते मला का ऐकूच ये ना हेक हॅलो हॅलो मनू ओरडायला लागले ते फक्त पोरगीचा हॉटस्पॉटचा आणि तिच्या मम्मीचा फोन आलता मम्मी मला वाटलं रेंज कमी झाल्या म्हण मी हॉसपॉट दिलेलं तरी हॉसपॉट बनते अय, डब्बल नाही तिब्बल येऊ द्या.
दळायला गेलतो त दळून मोठ
दळायला गेलतो ते मोठ दळून दिलं जातं आता मम्मी मला कावाले.
मला त्याच मोठंच द्यायचं होतं. हम
हे बारीक दळायला सांगितलेलं मम्मीनं. मम्मीनं बारीक दळायला सांगितलेत. इथे मी तिथं सांगून आलोय तिने मोठं दळून दिलय मला कावाय लागल्या मम्मी.
काय सांगतेस? ही आमची दळणारी पण आहेत ना. काय?
हम्, मग आना घरात गिरण तुमची, तुमची न दळत बसा.
हम्म, काय बस. ते हा कोण घरात करत बसायचं.
बारकी गिरण हाय ती मोठी असत्यावेळी
हम्, ते माहितीये मला.
म
कोण बघत बसणार तिथे तिज ते धुरळा होणार घरभर. धुरळा होणार घरभर ती पीठ उडती ती.
नाय उडत, मला माहित नाय आमची हाय की कामावरी.
हम्म, उडत नाही ते माहितीय मला.
डायरेक्ट त्या गिरणीत गेलं पाहिजे. त्या गिरणीत मोठ त्या गिरणीचा वेगळं, बारक्या गिरणीच वेगळं, उडत नाही धुरळा एवढा.
घेतो की, घेतो की.
मग ठीक आहे मग.
आणि वेळ मिळली निवांत आहे जणू.
काय काय येताना घेऊन येणारे. अ.
हॅलो.
हॅलो.
हम्म हम् सगळी निवांत. आई परवा एक बॉल लागलाय खेळताना डोक उठलय माझं.
हम्म, कशाला खेळायचं मग.
मी काय खेळती मला देताना नी खेळता ना लागला मी काय करू? खेताना लागला असं एकदम समोर उभा होतो ग
ह
आणि ते मारलं जोरात तिथं लागलं.
हम्
हम्, हुशार आता ते काय हुशार मी एकच खेळ खेळतोय ग, दुसरं कुठला खे मी रेंज मध्येच आहे मला नट रेंज पण फु
माझी किती काढत काय बसला ना
जा हॅलो.
हा
तू आमच्या
हा बोल की बोलायला लागले मी
ऐकू येत नाही मला की होय बघ केवढा बॅलेन्स आहेमाझ्या मोबाईलला
तुझा आधीच
स्पीड नाही खरं कसं होतंय सांग सांग तिला नीट